माझ्यासोबत बोल. झाला हां हॅलो.
काय करताय?
प्रेस करत आव टी शर्टला.
हो का, कोणत्या टी शर्टला?
वेळ त्या ऑर्डरच्या प्रेस करता पी-पी च्या
अच्छा
तु कुठं हाय जेवण झाल हो झालं आत्ताच
काय जेवण केली
ऐकीव वरण, भात, पुरी, चवळी
केलो
अच्छा मी हो मी जेवली
हम
मी बहुत काय खाल्ली
का खाल्ली
गुघऱ्या खाल्ली गोड-तिखट
हम्म
आता सोनपापडी खाताव
हम्म
वरण-भात बरोबर मारता येतय का प्रेस
हो
कम्फर्टेबल नसेल तर सांग मले
हो-हो
ए पण असं बिन लागू शकते म्हणजे सुहानीले सांगाला लागते का तुझ्या कड करमना मी कायच नाही कायच नाही म्हणजे फोन लागत लागला पण ते प्रोफाईल टास्क जे आहे ना
हम्म
ते तुझं हे म्हणजे तपासणीच चालू आहे अजूनपर्यंत व्हेरीफायला नाव
हम-हम
होईल तर बरच होते
हम्म
तसं ते ताईचं नाही का बेबी ताईच वाढदिवस आहे ना तर म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये रा अगर त्यांच हो झालं
हम्म
तर तुझं पण त्यांच्याकडे टाकून द्यायचं ते सामोरचे मग तुझं बी नेत राहते
हं मग आता मग मला पैसे येते का मंग
हो ना हो कंप्लीट झाला काय त्रास
अकाउंटवर
हम्म ठेवायला इथं नाही बोलायचं.
तर असल.
कोमल ताईच जेवण झालं का?
नाही
मगाशी नाही का मनु आली होती. काय आपल्याकडे आहे ना. बाय कर म्हणलं.
हा.
तेथे गोल गोल हात करत होती. इकडे मी म्हणत होते असं नको करु तिकडून इंदुबाई द पाहत होती माझ्याकड. तुमला असं का गोल गोल करताय म्हट्ले सरट कर म्हणलं तिले,
हम्म.
त्या होती सकाळी उठलं होतं.
हम्म.
आध हम्म बाथरूम कडे जात हुतो काही,
हम्म.
तर मला आवाज दिला पाणी घ प्याचून येते का म्हणून
हम्.
तर मग मी नाही का तिकडे चालली गेली त त्यांचं भरलं होत. दादा फक्त प्याचच नाही म्हणले मग मी नाही का बाहेर भरू नाही शकत ना पहिलं बाहेर तर मग अंधरच, त्यासाठी चालू ठ रावते ना थोड मस्त पाणी जात होत त्याच्या चारच हंड बरा.
हम्
वाटलं का
हम्म
आता नाहीे देईन
हम्म आज बरं अ बोलावलं त पाणी नेण्यासाठी
हो काल
हम्म
माग एक वेळ इंदुमतीन बोलावली होती.
हम्म
एक दोन महिन्या पहिल्या नव्हत्या होडीच्या वेळेस नाही का बाहेर पण सारत होतना मी ती गेली आता जातो ग म्हणून फक्त अंगोळी सा म्हलं त,
हम्म
सारा तस म्हणजे बाहेरच टाकत होता मी आता जातोच म्हणाले त्यांना का
हम्म
मग तिला म्हणे ब बंद कर म्हने अनदर घेऊन गेल अन् अजून चालू केला ना अजून पाणी टाकवत होत तिच्या अंगावर मग मी म्हणल जाऊ दे म्हणलं यांच्या
हां.
ह ते कधी कधी नाही का आता दाखवायसाठी.
हो लोक हल्लं ते.
आ पाहतच राहते ना तेव्हा आमच्या घरून तू पाणी नेते तेव्हा.
हो हे सदा म्हणूनच नाही का. तुमच्याकडून येतो ना, तर त्याला वाटत असेल. हे आता प्यायच घेऊन जाते.
नी म्हणजे तुमच त्यांच नाही पटत का?
हम्म.
म्हणून ते म्हणलं असेल मजाक आमच्या घरी.
हा.
त्या माझे पप्पा बिन नाही का त्यामुळे. तर म्हण मा ते खादपर्यंत येते म्हणे.
हम् ह.
नाही. ते तर
त्यांच्या सर्वांसारखीच झाली का काय का आता असं वाटते मले.
हो तशी झाली.
हम्.
नाही त मांग माग फिरत राते.
हम्म.
आणि माहीत आहे, त्या दिवशी नाय का तर रडत होती ना माझे पप्पा तसे म्हणले होते ना. तर त्याच्या बांधुन . काय नाय माझे पप्पा बाहेर गेले तिच्या घरी. जवळजवळ तिले पकडून घे करण का त्यांच्या घर नको म्हणे ते आतच पडली म्हणे. च फिरवतो म्हण त्या म्ह घरचं म्हणे येतच फिराव म्हणे कुठं पणव म्हणे. उचलला बस स्टॉपवर घेऊन गेला. तिकडून नाही का. ते आपण एक वेळा केक आणलो होतो माहितय का. तु नव्हती वाटत, तनु होती आम्ही बेकरी मध्ये गेलो होतो.
हम्म.
ते छोटे, छोटे वाले केक आणलं होतो.
हम्म-हम्म.
हॅप्पी हॅपी वाले केक घेऊन आले.
हो.
आणि एक ब्रेडचा पुडा आणला तर तिच्यासाठी. तिला शहाण्णव माझ्यासाठी बि आणले.
हा.
तर माहित आहे का मी. माझा बाप माझ्यासाठी आणते बरे स्वतःच खाऊन टाकते. तर त्या दिवशी नाही का तसंच ठेऊन होता.
हुं..
मी मग मी नाही पुढ्यात म्हणलं राहुदे म्हणलं, मग दुसऱ्या दिवशी नाही का. कामाला येत होतं ना, जेवण नव्हतं केलं तर मग त्याच्यामधले दोन तोडून खाल्ली, मग मी म्हटलं संध्याकाळी जाऊन खातो.
हुं...
तर पाहिजे तर पुरं गायब होउन होता.
स्पीकर वर टाकून खालीच ठेऊन येते. आवाज खालीच ठेऊन
हं.. तस झालं होतं.
हो का.
तुला किती वेळ आहे अजून.
त्या दिवशी नाही का, आर्यन दादा जात होता फोनवर बोलत तर आर्यन दादा नाही का,
हा..
फोन वर बोलत जात होता, ते हे त दादा होता तिला पकडून. तर जा म्हणे दादाकडे म्हणे.
ते दुकानात कोणच नव्हता, नाय आबा जाय होते. हा
इतं तर मग नाही का दिलं आर्यन दादाकडे मग तो घेऊन गेला तिले तर काव का, चिप्स का काव का घेऊन दिले. दिले मग अजून घरी आणनू वापस घेवून गेले.
दुकानात जाय हॉल मध्ये बसा ये, हो तिला घेऊन दिलं तरच जाते, नाहीतर नाही जात. आता मी रोज दुकानाकडे येते म्हणजे आपल्या दुकानात येतो ना, ते रस्त्यावरच राहते ते तर तिला वाटतं मी दुकानातच जातावा. ते थोडसे दूर माग माग होती. मी गेले दुकानात जातो, मागा येऊ का सामोर येऊ. मी परून ज का बरं जाऊ तिथं जाऊ तर घरी तर थांबूनच राहाते, पण मी कसं घेऊन देणार.
हो, ना. तिले बहोत दुकानाची सवय लागली आहे. कोणी दिसले का तिथे दुकानातच ने म्हणते. हो, धावते कशी गदर गदर धायची ती धाव- ते काय म्हणतात दादा आता धावू नको. म्हणताव ना मणे ईमानदारी प बोहत मारतो पडे त म-
हो तीन नाही त्या दिवशी दोन वेळा पडली, एक वेळा ओठ फोडून टाकली.
हूं...
नाही एक वेळा काहीतरी पायाला लागले तिच्या.
हुं...
तरी तिनं धावतच राहते. ते तसंच आहे की काल नाही का, तिन अजून नाही का पाण्यावरून नाही येत.
हम्म,
तर प्रगती अजी ना का थोडस बाहे ''--'' पाणी टाकली ना चूल आहे ना, हया खली तिथे होते त्यांनी मग मी गेली का. स मबर मध्ये तर आजी बाहेर निघली मग म्हणून देतच होती त्याथ येतच नव्हती तर आजीले. नाही ते मला पकड म्हणे दाजी तिले पकडून पाण्यामधून नसती येऊ शकली ना. तर राय म्हणे तीथच तर तीथच रडत होती मग मी म्हण मी जाते. तवा म्हणलं आता इथं राहदे म्हणून मग तिला उचलून. तिकड नेवुन ठेवून दिलं.
हम्म,
प्रगती आजीच्या घराच्या तिकडे नेऊन.
हम्म,
उद म्हणते बणती ना आज.
हम्म,
चर कोणत्या कोणत होत मार
व्हाईट कलर च्या व्हाईट कलर,
अ ह,
नवाद वेलकम. नाही ते ऑर्डरच्या मिळते आजचा आहे तो शिरा.
अच्छा!
हम्म,